हॅलो कशी हाईस?
ठीक आयस हॅलो नाई अजून करा तुमचं झालं का जेवण? हॅलो हा हा काय भाजी बनवली, काय भाजी बनवली?
बीक्याची.
हा हा.
चला आपण आज मेकअपच्या प्रॉडक्ट वर बोलूया.
हो.
हम् कोणकोणते प्रोडक्ट हे चांगले असता?
ह क्रायलॉन कन्सिलर बद्दल बोलायचं ठरलं तर क्रॉयलॉन फॉरीवर फिफ्टी टू. हुडा हे प्रोडक्ट मस्त असता.
हम्म. आयलाइनर कलर सेन्स हे भरपूर प्रॉडक्ट चे भरपूर नेम आहेत मॅडम. पण आम्ही ते युज नाही करत जे पाहिजे ते युज करतो आता सध्या.
घेतले तर भरपूर ए वेगवेगळे.
अच्छा.
आपल्याकडे लोक इतके पैसे नाही देत मग आम्ही थोडस हे करतो.
मॅडम फक्त प्रोडक्ट बोला प्रोडक्ट बद्दल बोला.
हो हो प्राणूबद्दलच ना.
प्रोडक्ट बद्दलच बोल इतर माहिती काही शेअर करू नको. हम् सांग काय काय हाय?
कन्सलर ए प्रायमर ए मॉइचरायझर ए.
हम् हम् कुठली कंपनी बेस्ट ए?
क्रायलॉनची कंपनी, फॉररिव्हर फिफ्टी टू. कलर सेन्स या कंपन्या बेस्ट ए.
हम्. अजून फाउंडेशन मध्ये कोणता प्रकार कोणकणते प्रकार ए?
फॉरयेवर फिफ्टी टू -ए फाउंडेशन मध्ये.
हम्म हम्म. अजून?
अजून भरपूर प्रोडक्ट ए मॅडम.
लिपस्टिक मध्ये,
लिपस्टिक मध्ये पण,
हम् हम् पावडर युज करायची झाली तर, कोणती केली पाहिजे?
पावडर, कलर सेन्स, हुडा. स्किन टोन नुसार स्किन टोन नुसार युज करायची मॅडम.
कसा बदलतो कसा बदलला बदलतो? आधी काय केलं पाहिजे चेहऱ्याचा. ग्लो येण्यासाठी चेहऱ्याला?
आधी चेहऱ्याला ग्लो येण्यासाठी क्लिनअप केलं पाहिजे. क्लिनझिंग केलं पाहिजे. चेहऱ्याची काळजी घेतली पाहिजे. वेगवेगळ्या प्रट प्रकारचे फ्रूट्स खाल्ले पाहिजे.
पपया, पप पपयाचा उपयोग चेहऱ्याला पपईचा मसाज केल्यावरती भरपूर ग्लो येतो.
काकडी खाल्ली पाहिजे. क्लिनअप, क्लिंजिंग
मेकअप करायचं ठरवलं. मेकअप करायचं ठरवलं. तर आधी कोणत प्रॉडक्ट युज केला पाहिजे?
आधी क्लिन्झिंग करायचं, मग मॉश्चरायझर लावायचं.
हम्म.
मग प्राईमर, मग त्याच्यानंतर कनसिलर फाउंडेशन, आताची वाट्या लय घट्ट.
ही नंतर
फाउंडेशनच्या नंतर मग लॉक मेकअप लॉक एक पावडर असते. लूज पावडर मग त्याने मेकअप लॉक केला जातो.
अच्छा, अच्छा. पूर्ण मेकअपची स्टेप झाली. आता नंतर काय काय केलं पाहिजे. आता इथून पुढची स्टेप काय?
त्याच्यानंतर मग आपली पावडर लूज पावडर झाली का कॉम्पॅक्ट मग आपलं आय मेकअप
आयमेकअप मध्ये काय काय युज केला पाहिजे पहिले?
आय मेकअप मध्ये पण कन्सिलर, व्हाईट कन्सिलर मग त्याच्यावरतून लिपस्टिकचा बेस दिला तरी मेकअप छान येतो मग आयशॅडो तुम्हाला जसा आवडेल तसा.
नंतर आपल्या आयब्रोज साठी कोणती पेन्सिल यूज केली पाहिजे. आयब्रोज साठी कोणती पेन्सिल केली पाहिजे.
पेन्सिल पण भरपूर प्रकारे मॅडम. फॉर एव्हर फिफ्टी टू ह्या कंपन्याचे त्याच कंपन्या ज्या आपल्या कन्सिलरला त्याला, युज करतो त्याच कंपन्या तेच असतं. कंपनी एकच असते आणि वेगवेगळ्या कंपन्या वापरल्या तरी चालतील समजा, लिपस्टिक वेगळ्या कंपनीची आय शॅडो वेगळ्या कंपनीचे कन्सिलर वेगळ्या कंपनीचं तरी चालतं.
जरा आपण हे वेगवेगळ्या कंपन्यांचे यूज केले. तर आपले काही साईड इफेक्ट नाही ना होत.
नाही काहीच नाही सगळं काहीच सगळं हेच असतं. आपण कसं वेगवेगळ्या पालेभज्या आणि ते खातो वेगवेगळ्या औषध मारलेले असतात. तसच असतं मेकअप मध्ये पण.
हो का?
तर आयलायनर वगैरे
आयलायनर मग लिपस्टिक मंग मस्करा हे सगळं पूर्ण मेकअप किट असतो.
मग मस्करा काय प्रकार आहे?
मस्करा पापण्यांना लावायचं. ब्लॅक होता त्यांनी शाईन येते.
ओके.
हम्म. ब्लाशर. हायलायटर हायलायटर काय असतं आता समजा एखादी व्यक्तीच हे गालला अशे फुगलेले येते कमी करता येता. एखाद्या नाक नकटय उंच करता येत. उंच जास्त उंच असेल तर छोट करता येतं.
अच्छा!
आपल्या चेहऱ्याच फेस कटिंग करता येतं जास्त हे दिसत असल तर. छोटा करता येतो मोठा करता येतो.
अच्छा! हे झालं चेहऱ्यासाठी. नंतर आता हेअरस्टाईलच कसं काय?
हेअरस्टाईल पाहिजे तशी तुम्हाला जे तुम्ही जो ड्रेस वेअर कराल तुम्हाला पाहिजे तशी स्ट्रेटनिंग स्ट्रेट पिंग नी करून घ्यायचं.
ओके. कोणता शॅम्पू केसांसाठी काय यूज केल पाहिजे काय काय यूज केलं पाहिजे तेल कोणतं यूज केला पाहिजे.
तेल आपलं खोबरेल तेल तर बेस्ट आहे.
ओके.
मग सिरम सिरम नी केस सरळ राहता मॅडम.
सिरम काय प्रकाराय?
सिरम सिरमनी केसांना शाईन येते. स्पा केलं पाहिजे स्पा स्मुदनिंग - - स्पाणी पं केेस असे मऊ मऊ राहता गुंता होत नाही केसांमध्ये. केसांना एक प्रकारचा ग्लो येतो.
स्पा साधारण किती दिवसानंतर केला पाहिजे?
अ दीड महिन्यानी चालून जातो. एक दीड महिने
त्याच्यानी आपले केस गळत नाही ना?
नाही डॅमेज नाही होत. केसांना चमक येते. शाईन येते.
आठवड्यातून किती वेळेस केस धुतले गेले पाहिजे?
आठवड्यातून दोन वेळेस गुरुवार, रविवार.
होते केसांना जर मेहंदी लावायची ठरवली तर कोणत्या कंपनीची यूज केली पाहिजे?
केसांना आता आयुर्वेदिकच यूज केली पाहिजे. दगडू तेली भरपूर आयुर्वेदिक मेहंदी भेटताना.
जर आपले सफेद केस असेल तर साधारण किती दिवसानंतर मेहंदी लावली पाहिजे?
साधारण एक दीड महिन्यानी-दीड महिन्यानी
तुम्ही जर जास्तच वॉश करत असाल तर ती मेहंदी पण निघून जाते.
एक महिन्यानी तर लावीच लागते एक दीड महिन्यानी आता आपल्याला एखादा कार्यक्रम आहे तेव्हाच मेहंदी लावायची सारखी सारखी नाही लावायची. घरी असेल तर मग ठीक आहे नाही लावली तरी चालते.
आता बाजारामध्ये नवीन शॅम्पू आलेला आहे कोणता ज्याच्यानी के-केस काळे होतात तो यूज केला तर चालेल का?
नाही नाही तो जितका तुम्ही यूज कारण त्याने डोळ्यांना त्रास होतो आता सगळं केमी कलीयुगत झालं मॅडम.
हो हो हो असं काय की जे केमिकल विरहीत आहे आपण जे केसांना युज
आपलं ते केसांचं झाड हे असतं आपलं मेहंदीचं झाड. मग तो जो पाला असतो. तो पाला मंग तोडायचा मग तो मिक्सरमध्ये वाटायचा किंवा पाट्यावरती वाटायच पाट्यावरती तर बेस्ट आहे. मग तो दोन एक तास भिजवायचा मग त्यात कॉफी पावडर टाकायची मग ते एकदम बेस्ट ये केसांसाठी मेहंदी न युज
म्हणजे आपलं नैसर्गिक लावलं तर ते बेस्ट आहे.
हो ते आयुर्वेदिक ये.
म्हणजे सगळं झालं आपलं केसांसाठी झालं. डेली अ रोजच्या अवय रोजच्या वापरासाठी काय काय वापरले पाहिजे चेहऱ्यासाठी
मॉइश्चरायझर मॉइश्चरायझरनी चेहऱ्याला ओलावा टिकून राहतो.
स्किन नुसार ऑइली स्क्री स्किन असेल तर मंग हे लावायचं आपलं बिना ऑइल विरहीत.
चेहऱ्यासाठी कोणता फेसवॉश वगैरे कोणता युज केला पाहिजे.
ते आपल्या स्किनवरती असत मॅडम. तुमचा चेहरा जर जास्तच तेलकट असेल तर ऑइल कंट्रोल फ्रि हे भरपूर बाजारात भरपूर असता फेसवॉशचे प्रकार. मग आपल्या स्किन टोन नुसार घ्यायचे. मामा अर्थ झालं मामा अर्थ छान आहे. पपया ह.
हो हो.
ऑइली स्किन असेल तर मग बघून घ्यायच आपल्याला ऑइल कंट्रोल फ्री
हो का.
का का ते घलून घेऊ ना मग नाही म्हणजे
अच्छा. ठीक आहे चला करू परत कॉल.
हो चालेल मॅडम काळजी घ्या.
ओके बाय बाय.
बाय टेक केअर.
ओके.
ह.